हम्म बोला
हा तुम्ही भाज्या तेनं कुठलं काय वेगळं करता असं ग्रेव्हीच्या म्हना किंवा असंतील काय वेगळं
ग्रेव्ही च्या म्हणलं तर पनीरची करते. परत अ काजू आपलं
हा
परत घरी मोमोज वगैरे करते.
मोमोज कसं करता तुम्ही?
मोमोज आपलं कोबी असते ना
हा
एकदम बारीक चिरायचा.
हा
कोबी आपलं शिमला मिरची
हा
अशा ज्या भाज्या असतात ना
हा हा हा, म त्यात कुठलं कुठलं भाजी घालायचं? का सगळं असं
नाय नाय कोबी, मटार अ आपलं कनिस
हा हा
हा आणि शिमला मिरच, एकदम आणि बीन बीन्स पण घातलेत चालते. ते आपल्या आवडी नुसार हा, म ते एकद एकदम बारीक चिरून कनी असं बटर कढईमध्ये बटर घालून कणी असं एकद हलवून, हलवून असं ते, ते जरासं मऊ पडेपर्यंत कणी शिजवून घ्यायचं ते
हा हा हा
हम्म, म त्यातच आपण अ मायोनीज किंवा अ सॉस असते ना, व्हाईट सॉस चिली सॉस सगळ घालून कनय अशी भाजी करायची त्याची आणि आपण कनिक मळतो. तशी मैद्याची कनिक करायची.
हा
आणि आपलं मोदक जसं, आपण करतोय ना, ते स्टपिंग त्यात भरायचं आणि आपल्याला वा म्हणजे उकड, उकड आपल्याला पाहिजे असलं तर उकडून घ्यायचं. किंवा मुलांना तळीव आता जास्त आवडते. त्यामुळ ते तळून हा एक प्रकारचा मोदक असतो. ते आता त्याला मोमोज नाव देत्यात. आप आप द्धतीन म्हटलं तर ते मोदकच.
हा हा हा हा, म्हणजे फक्त काय ते, त हे आता आपण सारण घाल
हा, खोबऱ्याचं सारण घालतोय आपण त्यात भाज्यांचं सारण घालायचं एवढेच.
भाज्यांचा सारण घालायचं हा हा
फक्त चीज वगैरे त्यात घाल रतात ना, आता ते भाजी करतोय ना, त्यात चीज जरा घालायचं म्हणजे ते अ फ्राय केलं किंवा अ उकडून घेतलं ना कि ते असं म्हणजे मधनं असं कट केलं की असं तारा वगैरे येत्या ना त्याला. हम्म हम्म मग त्यामुळे ते मुलं कसं हा आवडीन खात्यात हा.
खातात हा.
हो.
हम्म.
ते पिझ्झा वगैरे त्यांनी करायचं असलं मी तसं करते. पूर्ण स्टपिंग करते ओव्हन मध्ये घालते मग ते गरम झाले की पोरं खातात. ते बरं पडते होय आणि ते भाजी जरी तुम्ही करून ठेवला ना फ्रीजला एक दोन तीन दिवस तरी भाजी ती चालते.
हा हा हा हा हा
पिझ्झाची पण भाजी ना असं करून ठेवलं ना एक दोन दिवस ती भा ती दोन तीन दिवस भाजी चालते ती.
चालतंय हा. चालतंय की ट्राय करून बघायला पाहिजे. एखादी कधी करत नाय ते.
हा हा तुमच्यात ज जास्त करून हम्म म्हणजे तुपा तुपाचे पदार्थ जास्त असते तुमच्या जेवणांच्या मध्ये. होय ना दही, तूप, ताक वगैरे जास्त असते नाही.
जास्त असतय होय जास्त असतय हम्म. आमच्यात लाडू तेन ला जरा होय आम्ही काय असं काय असं काही नेम काय घेतलो नाही त्याच्यामूळं ताय तस क नाही आठ साडे आठला जेवतो पण जर नेम घेतलं कि मग आता जेवतात सहा साडे सहा.
मग ते घ्याय लागतय काय तसं?
हा जेवाय लागतय नंतर मग दिवस बुडाला कि मग जेव जेवायला चालत नाही. म्हणून मग हम्म हा. मग आमच्यात लोपिच्या वेळी मग तसंच करतो आम्ही लोपी असल्यामुळे मस एक टाईम जेवतो
हा.
सकाळी ओवाळून येऊन मग जेवतो आम्ही दुपारी.
हो हो.
मंदिरात जाऊन ओवाळून मग आल्यानंतर मग सवळ्यानं स्वयंपाक करून मग जेवतो.
आ हा म्हणजे तुमच्यात ते आप आमच्यात कसं नवरत्न असं तसं असतय काय?
हा तसं म्हणजे ते आपण नवरत्नला बस बसत्यात असं म्हणत्यात पण आमच्यात कसं मंदिरात जाऊन अ लोपी असते
हा हा.
मग ते देव सगळं ओवाळून करून मग यायचं मग सवळ्यानं येऊन म जेवाय च सवळ्यान सकाळी पण मंदिरात सवळ्यानाच जायचं आणि आल्यावर आणि सवळ्याने जेव स्वयप पाक करून जेवायचं मग त्यावेळी आल्यानंतर म्हटलं की दुपारच होतय जेवायला. दोन, तीन होतंय का? मग एक टाइमच जेवतो त्यावेळी, दहा दिवस. होय, दहा दिवस, सोळा दिवस. कोण दहा दिवसांच लोपी घेतय? कोण सोळा दिवसाच घेतय?
हो.
मग ते, हा.
कार्यक्रम पण भरपूर असत्यात वाटतं तुमच्यात?
होय कार्यक्रम पण असतात की, आमच्यात दसऱ्याच्या वेळी कार्यक्रम असतात बघा जास्त. नवरत्न मध्ये. हा हा मंदिरात. असं ग्रुप असतो आमचा मग ते होय जातोय की, गेम भरपूर ठेवतात. स्पॉट गेम ठेवतात, आपलं मोठं गेम ठेवतात.
हं, हं.
बक्षिसं असत्यात. खेळायला जायचं, जिंकायचं, बक्षीस घेऊन यायचं.
जिंकलाय का नाही मग?
होय, जिंकले की. छान असतंय सगळं, आपलं मग एक, एक एके-एके ग्रुपचे जास्त मेंबर असले ना, मग त्यांनी आपलं, हे पण ठेवतात अं, ते मराठीमध्ये होतं की, सिरियल ते कुठलं? अं. त्याच्यामध्ये पण, हा होम मिनिस्टर. त्या टाईपमध्ये पण ठेवतात होम मिनिस्टर, आमच्यात गेल्या वेळी ठेवलेलं. अं, पैठणी साडी ठेवलेलं, आमच्यात. लयं जिंकलेले बायका.
आमच्या इथं पण असतंय, होय, नाही बायकांना त्याचं वेळेला जरासं वेळ मिळ तर, नाही तर आधी मधी नाही होेयत, आणि कुठं? हा. नाही, सणांच्या वेळी तर कुठं वेळ मिळतोय? सगळं वेळ तर सणाचं करायलाचं स, ते, हे आवरायला वेळच मिळत नाही.
होय, त्यावेळी तर कसं असतंय आमच्यात एक... सात, आठ घरं हायत. आम्ही सगळ्यांच्यात ला, करंज्या करायला जातो, करंज्या, कडाकण्या असं. आणि तेनी पण सगळेजण आमच्या जातात, दररोज उठायचं बारा वाजता पोळपाटलाटन घ्यायचं, जायचं फिरायला. सगळ्यांच्या घरला, आमचं सात, आठ दिवस तेचचं ते काम.
ते आणि बरं, म्हणजे तेवढंच, म्हणजे ओळख
एकत्र येतो, हा, एकत्र होत येतोय सगळेजण त्यावेळी, हम्म. त्यावेळी एक आणि पापड करता ना एक उन्हाळ्यात. उड-उडदाचे पापड करत तात. आणि त्यावेळी आम्ही सगळेजण एकत्र येतो त्यावेळी, हम्म. होय, घरीच करतोय. आता विकत किती महाग केलंय, सा-साडे तीनशे रुपये किलो. अं, आणि ते पण शंभर, शंभरच चढतात पापड.
उडदाचे?
उडदाचे आं आणि काय म्हणता मग? काय नाही बघा. हम्म
चार पाच वाजले की आणि रुटिंगला
उदया लग्न आहे बघा गुहाघरमध्ये उद्या एक वाजता हा हा येतो. हम्म. आणि करायचं आता एक लग्न हाय, ते सांगायला आलतं, लग्नाचं. हम्म हा आणि काय म्हणता मग?
हाय चालू आहे आता, आणि थोड्या वेळानं ड्युटी चालू होत्या आमची‌
चालु होत्या, होय आमची
होय, पोरांना आणायचं चहा करायचं लोट झाड करायचं दिवाबत्ती करायची.
हम्म मग स्वयंपाकाला लागायचं आणि
हो आणि स्वयंपाकाला परत काही नाष्टा करायचा परत जेवण करायचं परत भाडी घासायची.
एके एकदा वाटतंय रात्री नाही एकदा वाटते रात्री किती करायचं किती खायचं सारखं कोण सांगितलं असं कोणते वाटतं कंटाळ येत.
येतय कंटाळा खरोखर कंटाळा येते म्हणजे करायचं असं कंटाळा येत नाही खरं जी भांडी पडतात ना ते बघून कंटाळा येतोय भर अशी भांडी घासली की अशी भांडी पडतात. आणि नवीन काय तर पदार्थ करायचं म्हंटलं तर मग काय हिशोबच नाही भांड्यात लईच पडतात भांडी.
पडतात भांडी हो.
ते भांडांचच वैताग एक. होय धुण कसं धुवून टाकलं एकदा विषय त्याचा बंद होत.
बंद होते आज सकाळी होय आज सकाळी झालं की दुसऱ्या सकाळीच असतेन. कामते हे कसं दिवसभर चालूच कि.
हात सुटतच नाही.
सुटत नाही.
ह.
तेच म्हणते कोण सांगितलंय कोणास आणि कोणतरी म्हणतं होतं म्हण पूर्वी दोन पोट पाहिजे म्हणून हाय हे भराच पूर्वीचे आज्यात तेच कि आजच्या म्हणायचं नाही कोणतरी दोन पोट मागत होते म्हणून एक भरायचं मुश्किल झालं आणि दोन कुठं भरायचे ते
असं कि कमावण्यासाठी जगवण अवघड झालंय.
अवघड झाले होय तेच की
जगण्यासाठी माणसं ती धडपड पण चालू हाय सध्या तरी, हाय का नाही. हा मरण सोप्पं झालंय, खरं जगणं अवघड झालंय. हा... सगळ्यात जास्त आरोग्य सांभाळा.
हा घ्याला पाहिजे, होय आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे की,
होय.
हं... नाहाय असंच चालणार आहे हे जग आता कमीत कमी होत, होत, होत आता असंच होणार सगळं.
म...
महागाई वाढत जाणार,
महागाई लई वाढल्या ओ महागाई पण आणि शिक्षण पण.
होय, होय, होय. हिकडं महागाई वाढाली की, हिकडं शिक्षण पण वाढवतात. आता बस काहीतरी परवा कॉलेजमध्ये काय झालं हा पेट्रोल वाढल्यामुळंं कॉलेजची फी वाढ आणि गाड्यांचं भाडं वाढवलं हं... वाढली आणि लगेच इकडं फी पण वाढवलं.
हं...
ह....
ते एकमेकांवर अवलंबून आहेत ना, सगळे खरं कामगार वर्ग कामगार वर्गाचं हाल व्हा लागलयं सगळं.
हिकडं वाढवत्यात, पण कामगारांना पगार देतात काय जास्त. कोण देत नाही कोण ते नाही द्यायचं होत.
ते माहित आहे ना, बायका काय ना काय तर करत बसत्यात उद्योग.
व्हय, व्हय, व्हय तेच की. काय गप बसत नाहीत होय. चार पैसे येण्यासाठी कायतरी करत करत असतयं ते माणूस हं...
ते माणूस.
ते होय केल्याशिवाय पण पोट भरायला नको काय मग.
होय भरतच नाही आणि
हं... त्यात शिक्षणाचा तर खर्च लय झालायं आता, बाजारच झालायं शिक्षणाच म्हणजे.
होय, होय.
हूं.. तेच म्हणं अवघड आहे गं. आणि काय म्हणता मग? आता संध्याकाळ संध्याकाळचं काय तुमचं काय स्वयंपाक नसल?
स्वयंपाक काय नाही सोडा, बाकीच्याचं तेवढं एकट्याचच करायचं आता. आम्हांला काय आम्हीं वरी भात करणार.
एकट्याचं करायचं, काय दोघाचं करायच करायचं तर स्वयंपाक करायलाच
करायलाच पाहिजे होय. होय तसं पण होतंय किती पण माणसं कमी असू देत जास्त त असू देत पण कराय तसं करायलाच लागतंय.
तर सगळ्यांचा उपवास असला तर, एक माणूस जेवणार असलं तर ते करणार करायलाच
होय, होय करायलाच पाहिजे आणि ते कसं होत परत आणि त्यातला आणि शिल्लक राहतय.
शिल्लक राहते. हा बाबा, तो पण एक माणूस उपास केला असता तर, मग करायला लागलं नसतं वाटतं.